हॅलो हॅलो
हा बोला
तुम्हाला कशाबद्दल माहिती आहे आहे
मला वेल्डिंगच्या कामाबद्दल माहिती द्या
विेल्डिंगच्या काम बद्दल वेल्डिंग मधलं मला काय माहित नाही हो आहे हा देतो बघा माहिती आहे का हॅलो बिल्डिंगचा रोड असते
अस असते
लोखंडाला आर्टिंग ची वायर सोडायची
बर
हसू नका स काय अंकायला
हा नाहीया हसत नाहीय बोला हॅलो
हॅलो
हा बोला की
प्रवासाबद्दल सांगू शकता का तुम्ही काय माहिती
कशाबद्दल
प्रवासा बदल
कोणत्या प्रवासाबद्दल
प्रवास व
तुम्हाला कुठं प्रवास करायचा आहे
आम्हाला आता धबतुक बघाय जाय भाऊ मला भाऊ हा आणि
सवडाऊच बघत चांगला आहे बाकीचं काही माहित नाही
आणि सवत काढा
ते लोकेशन माहीत नाही कुठा आहेथ ते
आता दांडे दिला गेले चालते काय ह म्ह श ंभरच
तेराशे रुपयाचं पॅकेज असते
हा आणि
त्या तेराशे रुपेच्या पॅकेजमध्येध्ये तुम्हाला राहायला
हा
एक दिवस राहायच जेवण खाणं नाश्ता चहा
हा
परत जंगलामध्ये फिरायला
हा
बोटिंग करायला
हा
स्कुबा डायविंग करायला परत सगळे खेळ खेळायला मिळतात
अकुलकटा मध्ये काय चांगला आहे का
अक्कलकोटमध्येध्ये श्री स्वामी समर्थांच मठ आहे आणि जोळपांचं म्हण
हा त्या पेढी हा हे
आणि एक स्वामींची मूर्ती ते मोठी ती कुठही माहत नाही मला पण ते पण तिथनं जवळपासच आहे ते पण छान आहे बघाय सर
हम् ैसाक एम लागेली तबने चोरी चोरी क
वाणे
तर आम्ही या ठिकाणी सादर करत आहे. ध्यानदेव साईराज सुतार गॅस टाकेवर आम्ही पाणी तापवतोय त्यात केमिकल टाकतोय
बरं
आ ते केमिकलमध्ये केमिकल मधून चांदी काढते
चांदी
मोठ मोठे मशीन आहेत गेहू गेहू
हॅलो
थांबाग तो दुसर आठवाले
आता चांदीचा दर किती आहे
जास्तीत जास्त ह एकवीस हजार एकोणपन्नास आहे दर
चांदीचा दर एकवीस हजार हॅलो
थांब हा दोन मीन दोन लाख एकोणीस हजार चारशे बारा बाय हॅलो दोन लाख एकोणीस हजार चारशे बारा
बर
हा
मग ती एकवीस हजारची चांदी मला पाहिजे होती. मिळणार काय
वीस हजारची चांदी मिळणार नाही ओ
का
ते चुकून सांगितलो
मग बावीस हजार देतो तुम्हाला
नको दर आहे त्या दरान देणार आम्ही
बर
तुमचे इथे कोणते कोणते प्रोडक्ट तयार होतात
म..
चांदेला गट गट लावून वास करून. वळवून देतो
ओके तुमच्याकडे व्हायब्रेट चं हाय काय?
व्हय फक्त व्हायब्रेटर आहे.
बरं.
आम्ही सध्या आता कामावर हाय.
तुचं क्वालिफिकशन काय आहे?
म्हणजे काय हो?
शिक्षण करताय काय?
नाय ओ शिक्षण करतोय.
कितवीला हाईस आता?
आता सेकण्ड इअर ला आहे.
हॅलो. जात नाही का तुम्ही?
आता जाणार होतो आज.
हम्.
ते जरा ते भाऊ गेलाय गावाला.
मग आता गावाला आहात का तुम्ही?
असस तुम्ही कुठे आहात?
मी आता आमच्या घरी आहे.
हा हा. रिकामा ऑडिओ
मी सुद्धा आज वेल्डिंगचं काम करतोय.
रिकामा ऑडिओ कोणकोणत्या प्रकारचे वेल्डिंग आहेत? कोण कोणत्या प्रकारचे वेल्डिंग आहेत?
सी ओ टू. आर्क. दोन प्रकारचे वेल्डिंग आहेत माझ्या गॅस विेल्डिंग येत आहे मला. हॅलो. हॅलो. हॅलो.